हॅलो? हा नमस्कार ताई.
नमस्कार, कशा आहात?
हा मजेत.
नाही येत ना? झाले?
हो. हो जेवण वगैरे झालं झालं झालं. अ तुम्हाला रेंजचा प्रॉब्लेम आहे का काही?
हे वाचत तुम्हाला वाटतय का आवाज जातोय?
हो हो असं वाटतंय मला.
हम्म आता येतोय व्यवस्थित?
हा येतोय येतोय, हम्म. बोला तुमचं झालं जेवण?
हो झालंय झालय
हो हो हो.
हम्म.
चालेल पाऊस वगैरे?
मस्त होता आज, आता दोन दिवसापासून नाहीये. मग आता चालली त्यांची शेतातली कामं वगैरे
हो का?
हम्म.
शेतातल्या कामांना लेटच झाली ना, तसं या वर्षी?
हवा तितका लेट पण नाहीेये, म मग आहे थोडासा.
हा हा हा हा. हम्म. पावसाला थोडं लेट झालंय ना?
पावसाला लेट झालंय थोडं पण ठीक आहे, गस पिकअप. पण आमच्याकडच्या अजून
हो ना. हम्म हम्म हम् हम् हम्. बोला मग काय?
काही नाही आज आमचं चाललं होत, वृक्ष लागवड वर बोलावं म्हटलं. काय घेता तुम्ही? वृक्ष लागवड करतात का?
हो का, वृक्ष लागवड करायला काय आता गावी नाही राहत ना, आम्ही सर्विसच्या गावी राहतो त्याच्यामुळे ते काही करू शकत नाही फक्त, कुंडीत लावू एवढेच झाड आमच्याकडे. बाकी हा. जमी, आवडत तशी खूप आहे पण.
आवड खूप आहे, तशी मला ही खूप आवड आहे.
हा.
खरंच आहे.
हो, तेच तर प्रॉब्लेम होतो, आपण सर्विसच्या गावी राहतो त्याच्यामुळे सारखं ट्रान्सफर अस त, त्याच्यामुळे नाही लावू शकत कुठे झाडं. आणि ते हे पण नाही होत, मग काय कुंडीतच तेवढे घराच्या कुंडीत लाव तेवढेच झाड.
हम्म. हॅलो, तुमचा आवाज का अटकतोय? हॅलो? हॅलो. हॅलो.